हॅलो.
हा काय आबर ना.
होवला
ल वेळ झाला आज
हो आज जरा वेळ झाला बाहेर गेलेले बँकेत
होय ली काय काम
झाले झाले
हा आणि सांग आता काय दुपारी झोपत विेपत नाहीच वाटतं
हह
दुपारी झोपत फेपत नाहीस काय म्हणलं
नाही नाही नाही झोपत नाही
अ तेच म्हणलं आणि काय
डोसे केले डोसे केलेत तज
होय मग डोच्या बरोबर चटणी सांबर का फक्त भाजी.
बटाट्याची भाजी.
तेवढं एकच चालते.
हम्म
हम्
चटणी संध्याकाळी किंवा सांबार करायचं आ संध्याकाळी.
सकाळ संध्याकाळ तेच खातय ना.
हम्म सकाळ संध्याका रविवारीत. नाहीय कायत नॉन व्हेज.
हा हा त्यामुळे मजच.
आणखी होते हा म्हणून मच.
बराबर वाटते चेंज. आणि ते डाळीचं पी कस पिठाच प्रमाण आहे तुजन.
हम्म पाच वाटेचा. पाच वाटी तांदूळ.
हम्म
आणि त्याला एक वाटी उडायची.
पाच वाट्या.
तांदूळ तांदूळ तांदूळ.
पाचवटी धुळ हा. आणि.
हम्म त्याला एक वाटी
पाचवा ठिकाय
उडदा चिडा
हा
तांदूळ.
आणि तांदूळ आणि हुडदाची डाळ आणि काय नाही ना.
आणि एक वाटी उडदा जा.
हार बरायची
अर्धी वाटी हर्भर हा आणि थोडासा शाबण ते दोन. पाठ वाट
ते पण घालतयसय अर्ध्या अर्धे वाटी. हम् हम मग सगळ्यातेत बारीक केल्यास सगळ्यात मीठ घालतेस ते हम्म सगळ्यात मीठ घालतेस एकदां
करा ना घालायचं म बारीक करताना झालायच नाही नाही नाही नाही ह
डोसे करताना मीथोडंच केलंय त्यामुळे मग तेवढंच थोडंच केलंय अररी मग त्यात सगळ्यात घातलंय साखर मीठ आणि हे घालायचं
काय
हम्म कायतरी सोडा वगैरे
सोडा पण घालतयस ना
हा थोडासा घालायचा साखर मीठ आणि थोडा तिन घालायचं रवा घालायचा बारीक रवा एक वाटीवरर घालायचा
रवा का
क्रिस्पी होतात आणि तसेच राहतात ते
हा ह ह
हम्म करकरीीत आणि साखरेन कलर येतोय त्याला
साखरे साखरे लातू आणि
हम्म
खक करत होत्यातच की आपलं तांगळा ना
परत पण ते असं एखादा जरी राहिला थोडा वेळ वातड होत नाही
होय का हा हा हा
आणि पीठ लगेच आंबत नाही रव्यानं त्याला फर्मेंटेशनला वेळ लागत मग ते वास येत नाही ना डोश्याचा हम्म ते जरा चांगलं वाटत तसच राहते हम्म आणि डोसे करताना मग तरी पण जर आंमला असेल पीट तर अ एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं
तजळ स पठेला अच
हो वास येत नाही डोश्याचा जास्त म्हणजे असं वास येत नाही अजिबात लागत नाही छान लागतात डोस आणि थोडंस पाणी घालायचं मग हम्
होयच की पाणी घालून प नाही लच घट्ट हो
हा असं करायचं हम्म आयडिया मी शेफ करून विचारून आले त्यांच्याकड डोस्यांच्या
त्यांनी कसं तुला सांगितलं
त्यांनी सांगितलं म्हणजे ते मिक्स करताना मी विचारलं काय आहे ते तिथं जाऊन थांबलेले
हम् हम्म हम्मम
रवा आणि मैदााल रवा मैदा पण घालतात ती एक एक ज घरात करतोय आपण कशाला घालायचं तेी त्यां
वय वय त्यांच्या अ स्वस्थासाठी घालतात त्यांनी
हम् रवा आणि तांदळाचं पीठ घालायचं म्हट जेवढ उ ना पीठ अर्ध काढून घ्यायचं आणि एक एक वाटते म्हट इतके छान महसूद
पाच वाटेला तू एक घालतेस
ह एक वाटीत उडत कारण ते जास्त
नवेहे रवा रवा रवा रवा
हा रवा पण हो नाही आणि तू जस तुम्ही काढून घ्याल की नाही पीठ आता फुललंले फुल आहे पीठ आता केले पेक्षाडबल झालंय मग अर्ध काढून घ्यायच आणि अर्ध्यात पण एक वाटी घातलीच तरी चालत
हम्म हम्म हम्म चालतय त्याला काय प्रॉब्लेम येत नाही
क्लायमेट थोडं म्हणजे आज एवढं ऊन नव्हतं कालपासून
होय होय
संधा काही व्यान आहे डोश्याला व्यान घातलं तरी चालतं त्याला आठ ताच फम्म चार तास फर्मंटेश चार तास हे दिलं री चालतय बिजारवल्याला
हा हा हा हा
खूप वेळाानं आणि मी काल रात्री भिज घातला आणि सकाळी हे केलत मग म्हणजे बारीक केल तर आणि आता एक हा एक दोन ला बनवलं असं चालतय अगदी दोन तासात तुम्ही जरी डोश्याचं कि नाही फर्मंटेशन ून केले असलं तरी चाल होते से येतात पडतय पडत रात्री आता भिजत घालून ठेवय हम्म नाही रात्री भजत घालून ठेवलंय सकाळी उठून आपण फिरवायचं मशीनला नि हम् आणि दोन तासान सुरू केले ना डोसे तरी पण येतात डोसे छान
कसं काय
डोश्याची रेसिपी नाही नाही होतय ते कसं होतय मध्ये्या त्यावेळी करताना मीठ घालायचं साखर मीठ आणि ते
होयच की तरी पण येत नाही ते चव लागत नाही
ह
थंडीत बघकी तू नाही आगात थंडीत क नाही चांगलंच लागत नाही
सा होत नाही जरा असं ऊन असलं की येतय तस म्हणजे मग गरम तव्यावर ठेवायला लागत वतस करायला
आहे
थंडीच्या दिवसात नाहीयेत
मग तेच की मग लगेच केला कसं चांगलं लागेल म्हणत मी
हम्म हे आता माझं कसं सकाळी मी नऊ ला केलेलं मिक्सर करून ठेवलेलं बारा एकला करायचं असे ते दोन वाजले मला बँकेत गेला मग पण होतात छान होतात
होय काय
करपुरीत आणि क्रिस्पी राहतात थोड्या आणिण जे असं ओढून ताणून खाल्ल्यासारखं होत नाही दव तिल्या तिथ तुकडा पण
हा म्हणजे असं वातळ होत का
अजिबात होत नाही् आणि खूप वेळ राहतात म्हणजे तिथ
तुमच्यात
हा बाहेर गेलं नाही सौम्याला तिला नाही आवडत म्हणजे तिला सेट डोसा लागते
हा छोटे छोटे होते
हम्म
ते म्हणजे मऊ म लोणी डोसा असल्यासारखं
हम्म लोनी दस तिला ते लागतं, तिला ते लागतय ह्यांना क्रीस पी लागते मला पण .
नमुना असल्याशिवाय घर होत नाही प्रकार पाहिजेत. घर होत नाही पूर्ण. नाही नाही आणि आपल्याला पण काम केल्यासारखं वाटत नाही.
हम्म. तरी आज मी त्याचा मसाला केलेला नाही आहेे.
आं तेढ उडदाच्या डाळीच ना.
येवढं मी फक्त फुटाने ची डाळ आणि त्यात आपला आ सांभर मसाला असतो ना तो घालायचा आणि आपण लोणी लाव
म्हणजे फुटाण्याच्या डाळीत सांभर मसाला घालून फिरवायचा?
हा मिक्स करायचा थोडसा तिखट-मीठ घालायचं. म्हणजे बुकापुडी आणि हे घालायचं नाही घालायचं हम्म. सेम तशीच होते ती चटणी. सांभर मसाला, मीठ सांबार मसाला, मीठ आणि फुटाण्याची डाळ. बारीक करायची फिरवायची हा.
हम्म हम्म हम्म.
आणि त्या डोश्यावर पसरावायची.
नाहीतर एक हरबऱ्याची डाळ, उडदाची डाळ
ते मग कसं होतय ते जरा मधी मधी कचकच कचकच लागत जाते. फुटाण्याची डळात तसं होत नाही आणि त्याचा स्मेल हा. स्मेल पण छान येते आणि ती फुटाण्याची डाळ कशी आहे काही पण घाला त्यात ऑब्झर करून घेते लगेच.
व्हय काय तुमच्या तिकडं फुटाण्याच्या डाळेचा वाप पडे जास्त आहे ना सगळ्यात फुटण्याची डाळ घालायची.
हो आमच्या चटणीत पण घालत नाहीत आम्ही शेंगदाणे.
होय.
होय, शेंगदाने घातलं की चटणी लगेच खराब होत्या लवकर.
कुठल्या शेंग चटणीत?
खोबऱ्याची चटणीत.
खपऱ्याची वय आम्ही नाही काय घालत.
हम्म आम्ही फुट नाही घालायचं फुटाने एकसारखी होत्या ग्रेवी सारखी.
नाही आमची एकसारखीच होत्या.
हम्म् आणि टिकत्या पण खूप आणि खराब होत नाही लवकर.
हम्म हम्म खराब काय टिकवा आम्ही काही र ठेवतच नाही.
हम्म नाही आता आता सकाळी केलं तर दुपारी मग असं हे हो ते ना त्याला तेच सारखं फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा
आमच्या फ्रीज मधली थंड लागत्या.
करायचं काय माहितीय अ गरम पाणी करून घ्यायचं आणि ते का करायचं आणि आपण चटणीला पाणी यूज करतो ना ते पाणी युज करायचं.
कुठं
चटणीमध्ये थोडं पाणी घालतो ना आपण
हा हा
करायला
हा
ते गार पाणी नाही वापरायचं आपण गरम करून गार केलेलं अस हाय ना ते पाणी वापरायचं. चटणी खराब नाही होत बॅक्टेरिया लगेच तयार होतात ना.
असं आहे व्हय
हम्म चटणी खूप वेळ राहत्या म्हणून ते बाहेर
नाय ते मी खोबरं कमी आणि बाकीचच लय वापरत्यात.
तरी पण त्यांची चटणी दिवसभर थांबते त्यामुळ पाणी युज कर हॉटेलमध्ये वगैरे
हम्म बघते की ट्राय करून बघते आणि फोन करते तुला
नक्की नक्की
हं ठेव काय थँक यू